हॅलो नमस्कार ताई आवाज येतोय का. ह हां व्यवस्थित येतो. त आज आज काल खूप प्रॉब्लेम होतं बापरे मला तर काही जमलंच नििकाल असं म्हणजे एक दोन लागले पण खूप वीक आवाज होता असा लं सकाळी कोणी आहे की नाही कोणाला वेळ आहे की नाही प अस
हो हो काल ऍपचाच प्रॉब्लेम होता ना म्हणजे आवाज पण ब्रेक होत होता आणि बऱ्याच वेळा तर कॉलच लागत नव्हता.
हा कॉल ला म्हणजे कॉल लागून ते शून्य सेकंद दाखवत होतं असं झालं. आणि तिकडून पण काही कॉल लागले पण त्यांचा आवाज माझ्यापर्यंत नाही माझा कॉ माझा आवाज त्यांच्यापर्यंत नाही अस असा प्रकार होत होता म्हणजे आपली काही चूकच नव्हती त्याच्यामध्ये असं
फुल रेंज होती तरी पण नेटवर्क नाही असं सांगत तो डायरेक्टली सांगत होतो नेटवर्क नाही असच ऍपवररती गेलं का तेच दावायचं नेटवर्क नाही. कोणतेच तास्क नाही आली काल म्हणजे करताच नाही आला
हरे कते हा हां ते पण ते त्यांचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपल्याला काही त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी नाही ना आपण म्हणजे अं त्यांचा दोष आहे व आपल्या ह्याच्यात काही नाही तो दोष आहे असं झालं सकाळचं आवरून सगळं नाश्ता
म्हणजे काहीतरी इशू झालाय तर मग सॉल्व होईल कळवतील अस
बरोंबर आहे बरोबर आहे तेच
तेच मी म्हटलं आता थोडं नाश्ता पाणी झालं. म्हटलं कोणाशी बोलायचं कोणी हे असेल नसेल कारण आज सुट्टीचा दिवस असतो ना त्याच्यामुळे सगळेच फ्री असतील सकाळी असं काही नसतं गडबडीत असतात कोणी आरामात असतं त्याच्यामुळे म्हटलं करावं कोणाला आता कॉल तुम्हाला विचारून बघूया म्हटलं मग अस त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस नाही तरी असंच निघून जातो कशात न कशात कुठं वकेंड असलं की कुठं बाहेर जाणं होतं हां
प हे टास्क कसे आहे एक तर आपल्या एकट आपण एकटं नाही पूर करू शकत ना समोरच्याची पण खूप गरज असते. त्यामुळे टास्क कमप्लीट व्हायला खूप प्रॉब्लेम येतोय.
तेच ना सुट्टीचा दिवस कसा आहे थोडाे आरामात पण असतं आणि अ म्हणजे आपला वेळ देता येतो ब असं असं कुठल्या प्रत्येक गोष्टीला काही गडबड नसते काही नसते नस्ते असं फिरायला फिरायला वगैरे जाणं होतं कि नाही सुट्टीच्या दिवशी कारण बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे हिरवगार पण झालेलं आहे सगळं बाहेर
हो मुलांच चालू आहे आज सुट्टी आहे तरी जाऊया जाऊया पण
हा तेच ना त्यांनाही थोडं रिलॅक्स होतं ना रिलॅक्स पण वाटत तर मुलांना थोडंसं मोकळं घेऊन हवा पण मोकळी असते नाहीत रोजचं ते एक अभ्यास ए अभ्यास शाळा त्याच्या खाली त्यांना तो ताण असतो ना सगळ्या गोष्टींचा
हो आणि ह्या वर्षी कसं झालंय उन्हाळा खूप भयंकर होता त्यामुळे मग कुठे बाहेर जायचं चा काही विषयच नव्हता म्हणजे गेलोच नाही कुठे मग
बाहेर पडावसंच वाटत नव्हतं उन्हाळ्यामुळे असं म्हणजे दुपारची वेळु फर काय सकाळी आठ वाजल्यापासून गरमी जाणवत होती ती उन्हाळ्याची असं
साडेसात वाजायची तरी पण खूप उन्हं असायच म्हणजे असं वाटतच नव्हतं की एवढा वेळ झालाय म्हणाला
बरोबर आहे दिस ना गुलाला खर कुठ घरी पाहिजे असत आणि शहरांमध्ये काय झालंय आता सगळे बिल्डिंगस वगैरे असल्यामुळे त्यांना असं गार्डन नाही किंवा अस खेण्याची जागा नाही म्हणजे कस त्यांना माहि ख खेता यायला पाहिजे पच
हो नाही आम्ही म्हजे इकडे गावाकडे राहतो ना तर आहे मुलांना खेळाला पण जागा वगैरे आहे पण कस तरी पण उन्हामुळे मग आपल्याला काळी घ्यायलाच लागते ना नको बाहेर नको जाऊ इकडे नका जाऊ हे करा ते करा म्हणजे असं त्यांना बांधून ठेवल्या सारखंच झालेलं
त्यांना घरातच अडकून ठेवाव लागत अस होत खर म्हणजे त्या आता ते वातावरणाचा परिणाम आहे पण मुलांना असं म्हणजे बाहेर खेळलं की त्यांची डेव्हलपमेंट पण छान होते म्हणजे शारीरिक विकास तर होतोच पण बुद्धीचा पण विकास होतो ब
हो हो
असवस्त
नाही म्हणजे या उन्हाळ्यात तरी माझ्या मुलाचं म्हणजे त्याला पहायला खूप आवडतो ना मग अस दुप पर झाली की त्याचं चालायचं मला पोहायला जायचं पोहायला जायचं म्हणजे त त्याच इतका ट्रेन झाला ना तो पोहण्या मध्ये, की आता विहिरी म्ह की आमच्या विहिरी खूप खोल खोल असतात. सात परस
हा हा
तरी तो डायरेक्टली वरून उडी खाऊन पोहतो. म्हणजे एवढी डेअरिंग आली त्याच आणि त्यात शेतकरी म्हंटलं की कसं शिक म्हणजे पोहाणे वगैरे शिकलेलंच पाहिजे असं
हो सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेन पाहिज. बरोबर आहे ना ते चांगलीच आहे ती गोष्ट म्हणजे आणि आणि लहानपणीच जर केलं तर मग ते लवकर आत्मसात करते त्यांना पोहण्याचं पण हे असलं की स्किल असलं की आणि गावाकडे बहतेक कसं म्हणजे नद्या असतात किंवा असं थोडे छोटे विहिरी किंवा काही गोष्टी असल्या की तिथे लवकर पोहतात ना मुलं असं म्हणजे त्यांना लहानपणापासून सवय असते तिथं नदीमध्ये पोहायला जायची किंवा आता माहत नाही नद्या किती पाण्याने भरलेल्या असतात
नाही म्हणजे आता कसं झालंय माहिती का ताई नद्या आहेत म्हणजे आमच्या इथे पण जवळ नदी आहे पण पूर्ण गावा पाणी ते ग्रामपंचायतीचे ते गटारा असत ना ते पूर्ण नदीत सोडलेलं आहे मग त्यामुळे ते नदीचा याचा विषयच नाही राहिला पोरण्याच जाण्याच आणि वहायचं बिलकुल नाही म्हणजे आता सिरियसली सांगायचं झालं तर त्यांना तिचं पाणी आम्ही शेतीला पण नाही वापरत कारण ते पाणी शेतीला वापरलं का ते पीक पूर्ण खराब होऊन जाते आणि पूर्ण गवत उगतं म्हणजे ते नदी जात आम्हाला काही उपयोगच नाही राहिलेलं असं झालेलं आहे
किती वाईट ना म्हणजे जे मुख्य स्रोत नदीच असते ना आपल्या पाण्याचा आणि तिला जर अशा पद्धतीने केलं तर चुकीचं आहे ना त्याच्या वेळेस काहीतरी बंधन टाकायलाच हवं किंवा दूषित पाणी सोडायला नको त्याच्यामध्
आणि त्यात ते कसं झालंय ते सरकारी काम ये सरकारीच लोकांनी त्यां नदीच म्हणजे गावाचं जे सांडपाणी अस त ते डायरेक्टली नदीत काढलेले आहे.
असा प्रकार झालेला आहे म्हणजे आपल्यासारखं शेतक असं जे एखाद्या कुटूंबानी काढल आपण त्यांना बोलू शकतो सकारी कामात मंग लगेचं नाही हे आडव येता ते आडवा येता मग ते खूपच प्रॉब्लेम वाढता.
नाही पण गव्हर्नमेंटचं जर असलं तर त्यांना ते वॉटर रिसायक्लिंग येतं ना युनिट वॉटर म्हणजे ती पुर्ण रिसायकल करून पाणी शुद्ध करायचं आणि ते पाणी वापरायचं. कुठल्याही गोष्टीला किंवा तुम्हाला नदी सोडायचं तर नदी सोडायचं असं कारण हे पाणी जर दूषित पाणी सोडलं ती चांगलं पाणी खराब होतं त्याच्यामध्ये आणि गावाकडे काही असं प्युरिफिकेशन प्लांट नसतात पाण्याचे
हो.
म्हणजे म्हणजे पिण्याच्या पाण्याचे प्युरिफिकेशन प्लांट जसे शहरांमध्ये असता तसे गावाकडे नसतात ना त्याच्यामुळे ती काळजी घ्यायलाच पाहिजे असं
नाही म्हणजे त्या गोष्टीमुळे म्हण आमच्या इकडे असं झालंय की पाणी इतकं दूषित झालेलं आहे ना पूर्ण पाणी काळ झाले त्यामुळे म्हणजे इकडे अ डास मच्छर त्याचं प्रमाण इतकं भयंकर वाढलय ना म्हणजे असं आपण अ चार नंतर त असं रिलॅक्स असं बाहेर बसूच शकत नाही इतके चावतात.
हा. अ ते खूपच सुध म्हणजे आपणच त आपले दोष तयार करतो बुआ असंच झालं ना या गोष्टींवरण याच्यावर खरं म्हणजे अ विचार करायला पाहिजे त्या भावांनी. त्या लोकांनी ग्रामपंचायत म्हणा जिथले जबाबदार लोकं म्हणा त्यांनी असा विचार करायला पाहिजे. की नाय आपण यांना आपण सुविधा देतो की गैर सुविधा तयार करतो. हो असं
हो.
अशी गोष्ट आहे.
आणि मग तेच पाणी असं विहिरीनां नदी नदीचंच पाणी ते असं काही पाखी राहते म्हणजे त्यानीच ते विहिरींला उतरल्या जाते ना ते पाणी येतं विरींना हो झिरपत आणि विहीरींना येत त मंग बऱ्याच ठिकाणी बऱ्याचांना तोच प्रॉब्लेम होतो ते पाणी पिल जात शो दिसायला जरी स्वच्छ असलं त त्यांच ते घटक येत असतात आणि त्यामुळे म्हणजे असं कावीळ वैगरे हे असं आजार होण्याचं प्रमाण पण वाढलेय.
अरे बपरे!
म्हणजे तरी बरेचसे लोकांना प्रत्येकालाच आता पाणी विकत घेऊन नाही पिऊ शकत ना. असं पण आहे ना हम्म
बरोबरये. नाही पण हे सगळ्यांनी एकजुटीने कंप्लेंट करायची असं एक एकट्याने काही होत नाही कुठल्या गोष्टी पण सगळे मिळून जर आपण ल्यन पाणी ही गरजच आहे ना. तर ती तीच मुख्य जर स्रोत आपला पाण्याचाचं जर हे होतंय तर त सगळ्यांनी मिळून जायचं मग असं कंप्लेंट करायला. काय सगळं उलटं फिरतं हे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा असतो तेच आपल्याला गैरसुविधा करून देतात असं असतं.
हो सध्या तर तेच होतय म्हणजे खूप सगळीकडेच तो प्रॉब्लेम झालाय. एकाच गावाल झालंय असतं नाही सगळीकडे काही ना काही आहेच.
तेेत आहे ब
सोय होते त्या गोष्टीमुळे.
आणि ही नदी बहुता गावाच्या अगदी जवळ असेल असं काही असेल मग.
हो गावाच्या म्हणजे गाव आता ते गावचा जवळूनच म्हणजे गावाच्या बाहेर न नदी जाते ती त्यामुळे मग ते आम्ही इकडे मळ्यामध्ये राहतो म्हणजे आमच्या शेतातच राहतो पण तरी त्याच परिणाम होतोच् कारण की नदी
हो होतच ना बरोबर आहे. आणि याचा पण परिणाम होत आपण जे शेताणमध्ये काही पण टाकतो पिक कांना फवारणी करतो. मग ते जमिनीतनच ते सगळं पान नदीमध्ये जातं. तर हे पण त्याच हम्म ते खरं काळजी घ्यायलाच पाहिजे या सगळ्या गोष्टींची. त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला मग जगायचं कसं ना माणसाने? ह्यात जर याच्यावर जगतोय आपण. जे मेन आपले हे म्हणतात घटक म्हणतात तर ते शुद् तर असायलाच हवे आपल्याला हवेमध्ये पोल्युशन पाण्यामध्ये पोल्युशन
हो तेच ना मग आपण म्हणत ना हवा पाणी अन्न हे सुुद्ध ह पण सगळं ते तिनि पण दोषित झालेले अस
आणि मग शेवटी आजाराला आमंत्रण आप आपल्यालाच मिळतं आणि आपणच सगळं मग घेरून जातो त्या आजारांनी.
हो म्हणजे आता त्याच गोष्टीमुळे खरं सांगायच् झालं तर हवा दूषित आहे पाणी दूषित आहे आणि अन्न दूषित आहे त्यामुळे आता हॉस्पी स्पिटलची एवढी भरती होते किती हॉस्पिटल झाले किती म्हणजे घरच्या रुपयावर आता काही राहिलच नाहीे कोणताही दुख्ण असेल ते हॉस्पिटललाच जायला लागतय.
आपल्या हातात या गोष्टी नाहीे आपण शुद्ध अन्न कुठे शोधायला जाणार हं? ठीक आहे ज्यांचे मळे आहे ते थोडेफार शुद्ध स्वतःसाठी करतील पण हवा आहे. पाणी ह्या कुठे शुद्ध करत राहणार ना नेहमी नेहमी?
हो आणि म्हणजे आता आता मी आम्ही शेतकरी त्याच्यावरन सांगतो ठीक आहे आम्ही लावतो आमच्या म्हणजे घरच्या पुरतं मग त्याला फवारणी वगैरे नाही करायची पण बाहेर जे मार्केटला जा्यायच त्यासाठी आम्हाला जास्त म्हणजे अन्नधान्य काढण्यासाठी करायलाच लागते. म्हणजे सेनरी खते वगैरे फवारणी करायलाच लागते तरच तेी माल जास्त निघतो आणि तो बाहेर देऊ शकतो.
बरोबर आहे बरोबर आहे. सगळ्या गोष्टींचा विचारच व्हायला पाहिजे असं त्याच्याशिवाय म्हणजे सगळ्यांनीच पुढे येऊन सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तेव्हा खरं सगळं हे व्यवस्थित मा म्हणजे माणसांसाठी तरी व्यवस तिथं लागू पडेल ब असं कारण प्रत्येकाला अपेक्षा असते ना आपल्याला शुद्ध मिळावं म्हणून?
हो आता जर बघयला गेलं तर दुधाच आहे तर दुधाच आम्ही ठीके आमच्या घरच्या काही असल्यामुळे ठीके आम्ही काढतो ते शद्धच आहे. म्हणजे तुमच्यासारखं सिटीमध्ये राणार लोकांना कशा प्रकारचं दूध येत होतं आ तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल.
हा आणि आपण कि किती महाग आपण कितीही म्हटलं कि प महागातलं घेऊ हे घेऊ पण भरोसा काय ना? त्यांनी आपल्याला प्युअरच द्यायला पाहिजे असं भरोसच नाही ना? आता कसं आहे आता माहित पडलं तर आता जे आहे ते स्वीकार करायचं असंच झालंय म्हणजे आपण काहीच करू शकत नाही त्याच्यावरती जे आपण घेतलं दूध कुठून आणलं काय आणलं हे आपल्याला माहत नाही म्हणजे जो त्याला जबाबदार व्यक्ती आहे किंवा जबाबदार डिपार्टमेंट आहे त्यांनीच बघायलाहिजे हे सगळं आपण काय करणार ना सामान्य नागरिक त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे चला मी करते तुम्हाला थोडं आणि ह
हो हो चालेल
बाय